आोय का हो आलल. काय चालू आहे म्हटलं?
पावसामुळे नेटवर्काचा प्रॉब्लेम.
हम्मम तेच हो राहिल खरे. कारण मी दोन तीन दोन कॉल व असेच झाले ना. आ आवाजच येत नव्हता समोरच्याकडून. म बोला.
यच रे अ कालचा दिवस काहीच नाही ना आज काहीच नाही आज सकाळच चालूच आहे.
नाही नाही निवांतच बसेल काल. काल तररी मी सकाळचेच्यात पेपर टाकायला राहिल होतो.
हा ह.
पण आता. म्हणजे गरजू आता त्याला लई. गरजवरते तो म्हणे बाबा कसाय बडू टाकून देऊ म्हणे.
हा हा.
मग लटर फण काय तला वासव त्याक म्हणजे चाकान सरी पडायची वर हातान माती लोटायची. हालच झाले काल ना आमचे बी.
हात हातनेच वढल असतं तरी चालल असत.
ते हे वर मशीन बसून शेतकरी एक आणि बबलू एक म मशीन बसून थोडा थोडा गोळा लोटित चालायचे पेपर आयता मायता ट्रॅक्टर पसरायचं. फक्त हात न थोडा-थोडा गोळा पाडीत चालयच असं. माणसं भेटाना त्याचं म्हणणं कसं लटकून जातील बोवा असं.
हा परत मग ये वखचा चळखंड झाला का परत पंचायत.
तेच ना आमचे फार हाडकं दुखायला लागले होते. ते सारखं पाऊसाचं गारठ्यानं.
हा.
बरं बारीक म्हणजे असं म्हणा का थेंब बंदच नाही झालं ना.
हम्म.
जाम होऊन गेलो मी आज तास सकाळ पाहून घरीचे. फक्त तिकड तांबट्याला एक कोपऱ्यातल्या पाणी तुंबत. तेवढं पाणी काढून द्यायला गेलो होतो. म ते मस्त निवांत मध्ये होतो आज. आराम केला का जी जंतर मंतर वरच याच पायात बसलो काही थोडस ते याच. प्रोटेक्टच.
हा. चालूच राहतं हम्म.
धरण भरून गेले ना पालखे ह पाटला पाणी आलं फुल चालू मस्तपैकी आता. काय एका दिवसातच का अं
लेवल फुल आहे.
फक्त आलं एवढंच ऐकेलं म्या त्याग जाऊन पाहायचा विषयच नाही आला अजून पाटाक गेलोच नाही.
हम्मं-हम्मं.
हम्म लेवल फुलच असेल आता.
अर ते नाही का मागं कमी दाबाचा पट्टा नाशिक वर सांगेल होत ते तिकड गुजरातक सरकल हम्मं. त्याच्यामध्येच ते जवळ-जवळ सतराऐंशी टक्के व्हायले होते.
हा-हा तवाच होईल.
हम्म.
नाही आता ते खालचे गप्प्यान भरूनच गेल. कालच सतर्कच इश्यारा देऊन टाकेला होता ना तिड बंधाऱ्या जवळ.
हां.
मोटरी बिटरी काढून घ्यायला लावेल होत्या कारण त्या मोटरी वाहूनच जाते म्हणत्या. बऱ्याचशा मोटरी वाहूनच जात तिथल्या बंधाऱ्या पसल्या.
पावसाचं बरं आपलं पासून जवढं वर जाईल तेवढं व तिकडडे पाऊस प्रमाण वाढवा. ह आपल्यापासून खाली खाली आपल्या पासून खाली खाली कमी.
त्याच्यामुळं पण मग एका दिवसात सगळी लेवल करून टाकितो हाय ना?
हा.
ते जुने लोक काय चुकीच नव्हते म्हणत. हम्म, बाव बा -बारा महिन्याचा उन्हाळा आणि एका दिवसाचा पावसाळा बरोबरी करून जातो.
हम्म.
सगळे वातावरणात गारवा सगळे वावरं सुद्धा निळे दिसायला लागले.
हा म. तांबाट्याला काल ड्रीचिंग केली मारा एक गोगल गाया लय खाऊ राहिल्या.
अस ते स्नेल किल काय पाहून घेत्यात?
स्नेल किल ए ना स्नेल किल वापरतच नाय मी ती डारविंन वाल जर भेटलं कुढं तर मला सांगा.
बारवीन
हम्म.
स्नेेन किल च काय?
निल गिल्ला आय ना लय चोकनाळ काम ए सार एवढे कुटके करा अन् हे करा. इल्यारविना मी पाहिली बर तांतळाला समजा आता गुळ एक गुळाचा खडा घेतो कमीत कमी शंभर ग्रॅमचा. आणि पायली भर ता निसतं चमच्याभर म्हणजे किती दोन पाच ग्रॅम टाकून तेवढे पावली भर जर भिज मिक्स केले ना
हा.
त- तरी मारात तू नुसतं वाजलं तरी मारा
एवढं जबर ए ते?
हा लय जबर ए गेल्या साली म्हणजे शंभर ग्रॅम आणील होतं.
हम्म.
गेल्या साली शंभर ग्रॅम आणीलं होत. तवा तीन वकत म्या त्या तबाट्याला फेकलं त्याच्यानंतरून अं घेवडा लावला घेवड्याला फेकलं, त्याच्यानंतरून अ भेंडीला फेकल. भेंडी नंतरुन आता परत तंबाटे लावेले. तंबाट्याला तीन वकत फेकलं, पेपर टाकायच्या आधी एकदा फेकलं. अजूनही जवळपास ना वीश एक ग्रॅम हाय म्हणजे शंभर ग्रॅम आतापर्यंत पुरवलं अजून विश एक ग्रॅम हाय म्हणलं एकाद बार पुढच्या वर्षी तंबाटे होती. फक्त सांभाळुन ठेवता आल पाहिजे.
आमच्याकं नायात गोगलगायी आमच्याकं नाय गोगल गाय.
आमचाचे माझ्यातच आय गोगलगाय म्हणलं ना, तिकड तेवढा वापऱ्यातलं गोगलगाय नाय त इकडे हाय ना इकडे रमेश आणि ते रोज दोन-तीन झाडं खायलं होत रमेशची.
हम् हम्.
नाय चुलत भावाचे रोज दोन तीन झाडं खायलं होते. आणि तसं माझवाले म्हणजे मी साडेतीन स्ट्रे म्हणजे चार स्ट्रे लागले ना मला पूर्ण.
सांधायला.
हा.
ठीक हाय..
तसं तर भातातच टाकून ठेवलं होतं... मी पेपर टाकायच्या अगोदर तर मग झालं तो विचार केला.. तर माग टापन होतं खालं पाहिजे पण तरी खालं. मग त्याच्यात तो एक काळा किडा राहतो, बा म्हशी सारखा.
आ..
ते बारीक राहत म्हशी सारखं... अ एवढं एवढंच राहत असं ते बुड साठीत
अच्छा!
त्याला ऍक्टूफायर मारून दिलं मग त्याच दिवशी मी पाहिलं ब्रिड्झ हे करता करता चहा ला ये म्हटलं इथं हे किडे फार तीन तीन चार चार एका बुडाला लटकिले म्हटलं मग त्याविषयी प्रॉब्लेम घेतलं
हम्..
प्रॉक्लेम, ऍक्टू फायर आणि कराटे तिनी एकत्र मारून दिले हम्म. हम्म.. मग त्याच्यावर थोडंसं कंट्रोल झालं काही गोगलगाई स्नेल केलो याच्यावर. गारविळ कंट्रोल झाली आणि आता परत हे करून दिलं हम.. काय म्हणतो आपण त्याला काल ड्रिचिंग झाली.. त्याच्यामध्ये स्लेअर प्रोव गेलं. म आता नाही एवढा त्रास देणारं.. असाल अंदाजे
आता काय शेंड्याला असंल म
हा. आणि पत्ती निवडवा लागली पण त्याला आ अस अप डाउन वातावरण पाहिजे नाही एक सारख निसत डावूनच नको थोडं सूर्यप्रकाश.. थोडस हे जर राहिलं ना तर रातोरात कलर बदलवतो.
नाही हे प्रकाश तेवढं ऊनच नाही.
दोन दिवस आपण ते नाही त्याच्यामुळे मग ते हे होत नाही ना झाड डेव्हलप होत नाही लगेच त्याला सूर्यप्रकाश ही पाहिजे.. शेकलं ही पाहिजे असं
हा तीनच्या पुढं पडलं तर पडल ऊन
हा काय हम्म.. नाही वाटत चिन्ह मला आज तर तीनच्या पुुढं
हा.. थोडं ते आंबट आहेच म्हणा
हम्म
उघडल पण उघडल तर खरं हा.. ते लॉरवीन काय भाव जात शंभर ग्रॅम
भाज्या म लारू बीन आहे ना आता घेतलं पाहिजे हा महत्त्वाचा कारण ते बॅन करून टाकेलं
हा का?
सरकारने बॅन करून टाकल सगळ्या ब्रँडेड औषध सीझनटच
या आठ दोन चार दिवसात नवीन मधले लई बॅन केलेत.
काय?
ते कीटकनाशक ते जे लय हानिकारक आहे ते
हम्म.. हा नाही नाही जवळपास चार पाच वर झाले तसं बॅन पण लोक एक्सपायर बीक्सपायर जे भेटल ते आणायचे. पण आता माग मागं ऐकलं होतं मी ते परतल्या नवीन आलय बुवा म्हणून म्हटलं जर कुठं जरभी म्हटलं ना औषध दुकानदार हाय माझ्याकडं तुम्हाला घ्यायचं घ्या. मग मी बी मी विचारतच तस गावात बी गावात मला त्या दिवशी
ना म्हणजे काही गळ आळायचं नाही ना?
हम्म!
आळ हे गुगलगाय असते ना
आळय.
अन् दोन तीन वर्षा पूर्वी ना लय काळजी घ्याय लागायची झाला अजून दोन तीन दिवस दोन तीन दिवसात तीनही बर होती मंग गरज ही नाही.
हा मला काय आता फक्त एक आता पुढची ड्रेसिंग करील ना मी
हां!
तवा तवा एकदा टाकून देईल, मग झालं. तांडीला ती लव येत ना बारीक मग नाही चालत. ते आपण झाड दुसरे अल्टर करतो त्याच्यामुळ ती लव नरम होऊन जाते तेव्हा झाडही नरम होतं बा ना शेवटी मूळ तुटून हा हा हा, मग ते साटी तर मी एकदी लवताईट झाली का मग ती तोंड नाही लावते त्यांना
हम्म!
असं विषय होत जोवर लव चोपडी राहती तवर घ्यायच्या साठवून.
आओ गेले साली एवढे गोगलगाय आहेत ना तंबाटेच्या तंबाटेच्या आणि ते नाही हो चोपडे या.
शंकावाल्या ना एवढं नुकसान करतो एवढ्या सोपड्या करतात शंकावाली फक्त दिसायला औसंगन मोठी.
हा!
ही ना औसंगाण मोठी आहे नाहीत नास करायला ही खतरनाक आहे.
हम्म!
झोपडी ना काळी सपती ती जरा एखादा ठीक आहे जर घुसली ना तर चार पाच झाड शेजारण असं काही उपटायला गेलेत ती पुढं खाट ठेवा सोडायचं नाही बा. अशी राहती, हा पण तसे रेल्वे वाले रात्रीच लई रानूर किती सगळी.
दिवसा नाही एवढं आ?
ते लालवाणी
म लालवणीनी मरती ती बी झाडं खाती, ती खाती. ती खाती, ते मरा तेल नाही ना गुळ गुळाचा गुळ गुळाच पाणीला आवडतं ना गोगलगाईला त्या मग ते गुळा करपट वा झाला गुळाचा.